हा वयज येत काय केली आहे
हा यालाही बोला
हम्म काय करायलायचा
काय नाही, बसलोय.
हम् हम् हम्. मग जेवण वगैरे झालं.
हा, झालं की, तुमचं?
हो झाल की. तेच मग म्हंटलं दुपारची वेळ आहे, आणि, आता लहान मुलं आलेली असतात ना घरी.
हो
आणि त्यामुळे म्हंटलं थोडं तुमच्याशी बोलायचं पण होतं तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला कॉल लावला पाऊस आहे तुमच्या इकडं
हो
हम्म हम् हम तर आ हम्म हम्म हम् तर आम जातात कस आहे बघा म्हणजे काल पाऊस पाऊस आला आणि लगेच म्हणजे गेला म्हणजे पावसाचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी चालेलं आहे तर त्याच म म्हण आता कंटिन्यू म्हणजे जेव्हा कसं होते की पाऊ ज्यावळेस लास्ट लास्टला महिना येतोय ना त्याव पाऊस खूप म्हणजे मोठा लागायला चालू होते म्हणून म्हटल तुमच्याशी काहीतरी म्हणजे अ ह्याच्या शेअर करायचं म्हणजे तुम्ही ते ना
हा हा हो
तेच म्हटल तर मग आपल्या म्हणजे पण आयुष्यात म्हणजे बाहेरून आलो समजा किंवा आपल्याला म्हणजे जास्त भूक लागलेली असते आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे खाण्याची पण काहीतरी इच्छा नसेल आपण चहा वगैरे करून पितोय म्हंटल मग ते आणि बा आपण कसं बाहेरून म्हणजे आपल्या कोण पण आलं किंवा
हम्म.
णे वगैरे अस त्यांना पण आपण चहा वगैरे देतोय. मग त्याच काही प्रमुख प्रकार प्रकार आहेत म्हंटलं त्याच्याबद्दल तुमच्याशी थोडं शेअर करायचं होतं आणि पाऊस पडला तर आपल्याला कसं होते की म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजेच असते क नाही.
हो हो.
तर हे तुम्ही करून प्या आणि म्हणजे काही चांगलं बेनिफिट पण मिळतात त्याच्या पासून
हा हा.
आपल्या घरी म्हणजे आप बनतोय किंवा आपले डोके दुके असू दे म्हणजे आपलं डोकं असू दे किंवा चक्कर मारत असेल. किंवा आपला माथा वगैरे उठलेला असेल तर आपण चहा करून पितोय तो म्हणजे काळा चहा तर याच्यामुळे काय होते की सर्वाधिक म्हणजे प्यायला हा चहा चांगला आहे. आणि हच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा सुद्धा भेटते बघा. कि म्हणजे आता तुम्ही कधीतरी तुमचा पण माथा होटलेला असेल. तर मग तुम्ही त्यावेेळेस काय करताय च हच पिताय ना.
होय हो.
हम्म मग तसच आहे बघा हे तर मग तुम्ही नक्की म्हणजे आणि कधीतरी तुम्हाला प्यासं वाटलं तर हा करून प्या यासाठी काय आपल्याला साहित. ते थोडं प्रमाणात आपण करतोय तुम्हाला माहितच असेल चहा करायच कसं करतोय आपण
हम्म.
कि पाणी घ्यायचं थोड प्रमाणात अ त्यात म हे घालायचं चहापूड आणि वेलची पूड जरा घा किंवा तुम्ही हे म्हणजे हे घालू शकता आ. म्हणजे थोडा माता कमी येईल आपला त्यासाठी तर आता हिरवा चहा तर हा चहा कशासाठी केला जातोय तर हे व म्हणजे ज्यां व क अस त्यां वन कमी करण्यासाठी कि किंवा आणि आरोग्यासाठी हा चा उत्तम मांडला जातो तर असं. हा चहा पिला जातोय हिरवा चहा म्हणून हे वेगळंच आहे.
हम्म.
आहेर हा चहा म्हणजे कोवळ्या कोवळ्या पानापासून बनवला जातो. आणित काय अल्टरनेट जास्त भरपूर असल्यामुळे हा चहा प्यायला. चग आहे तर आपल्यात म्हणजे तिकड जाईल तिकड आणि हॉटेल्स मध्ये मिळणारा ह्याच वैशिष्ट्य वेगळा असणारा. चहा आहे हा तर ह्याच्याबद्दल मी सांगेन तुम्हाला मसाले चहा तर यामध्ये काय आपलं दूध आणि साखर. साखरे सोबत विविध मसाले जसे की वेलचे असू दे लवंग री आपण ह्यात वापरतोय तर हा चहा वेगळ्या प्रकारात असा बनवून. आपल्याला दिला जातो हॉटेल्स मध्ये वगैरे आपण हा पितोय तर अनेक म्हणजे औषधी असणारा. आपल्याला म्हणजे थंडीत आधार देणारा आणि थंडीत कस हो. थून बघताय की लहान मुलांना खोकला लागतोय किंवा आपल्याला खोकला लागतोय. आणि खोकला लागल्यानंतर आपण काय करतोय की अ चहाची आपल्याला जास्त तलप येत्या असं आपण म्हणतोय की हा आमला चहाचे तलप आलेली आहे. तर मम्मी हा चहा करून पिईन अस होते तर तुम्ही साधा चहा करण्यापेक्षा आल्याचा चहाजरी करून पिला तुम्ही तर थंडीत पण तो चांगला आहे. आणि खोकल्यासाठी पण म्हणजे खोकला हे ना पूर्णपणे कमी येतोय तर ह्यासाठी पण तुम्ही? पिऊ शकताय तर आता दुसरा कोणता आहे बघा की गोळा च तर आता ह्याच एक वैशिष्ट्य हॉटेलमध्येध्ये वेगळ आहे की म्हणजे जे बाहेरून लोक येतात बघा. जी म्हणजे ज्यांना माहिती नसते की ग गुळ म्हणजे कशा प्रकारे बनतोय किंवा गुळाचे म्हणजे फायदे काय आहेत. तरी हे असं माहत नसल्यामुळे जी लोकं बाहेरून येतात त्यांच्यासाठी एक खासियत म्हणून आहात, आहात केला जातो त्यात काय सााखर आहेजी गुळाचा वापर करायचा. आणि मग बनवलेला चहा पण काय तो प्यायचा आणि पचनासाठी चांगला आहे चहा तर त्याचबरोबर. मी अनेक सांगिले आता समजा.
हा.
भाज्यांचा म्हणजे रक्त सुधरत नसेल. किंवा म्हणजे रक्ताची ज्यांच्यात कमी असेल तर त्यांच्यासाठी आपला एक म्हणजे उपाय सांगेन मी की म्हणजे मला एकदम आठवलं माझ्या आजीने सांगितलेलं तर मग म्हटलं की तुमच्याशी शेअर करील तर. ते काय करायचं की आपण म्हणजे गुळ आणि, गुळ आणि आपण शेंगदाणे खातोय बघा तर ते तुम्ही त्याच्यासोबत म्हणजे ख खाल सकाळ संध्याकाळ जरी बसल्या, बसल्या जरी तु तुम्ही खाल्ल ते तर खरंच म्हणजे खूप छान होते आपल्या शरीरात. आणि रक्त सुधारते आपलं आणि रक्त शुद्धीकरण सुद्धा त्यांन होते. ते बघा आणि ते पूर्वजी लोक काय करायचीत कि म्हणजे चहा वगैरे पिण्यापेक्षा कि अ गुळ आणि ते खायचेत आणि आधी पण तश्या भरपूर म्हणजे कमी प्रमाणात मिळायच्या आणि ते बाहेरून आणण्यापेक्षा ते शेतातल्या शेंगा वगैरे होत्या का नाही. त्यामुळे त्यात प्रोटीन ते जास्त होत आणि ते खायला पण चांगल्या होत्या त्यावेेळेस. तर असे हे चहाचे प्रकार होते त्याचबरोबर अनेक चहा आहे. तो म्हणजे, म्हणजे सगळ्यात चहा वापरला जाणार आणि औषध ती आहे ते म्हणजे कुठला गवती चहा तर गवती चहा मधी कसा आहे की बघा की आणखी म्हणजे औषधी पण आहे. आणि ह्यासाठी आरोग्यासाठी अत्यंत गुणकार असणार म्हणजे गवती चहा तर काही वेळ असं होते की आपण आजारी पडतो. आणि आपल्यात म्हणजे गावाकड तुम्ही गेला समजा तर आजारी माणसाला आपल्याकडे गवती चहा दिला जातोय. तर आणि गावाकड काही बाहेरून आणण्याची गरज नसते मार्केटला जाव म्हणजे ताप वगैरे त्यांना नसतोय तर ते काही लोक करतात त्यांना त्याचा फायदा माहित असल्यामुळे ते दारातच त्यांनी लावलेले असते किती औषधी आहेत. त्यामुळं गवती चहा अन त्यामुळ ते त्यात तिथल्या तिथ करून पितातं तस शहरात कस मार मार्केटला जायचं ते आणायच ते प्यायचं असं म्हणजे भरपूर ताप असतोय त्यांना.
होय, होय.
मग हा ताप घालवायचा असेल तर गवती चहा प्यायचा आणि ताण तणाव भरपूर आहे म मानसिक म्हणजे दुःख सुद्धा भरपूर आहे त्यामुळं असे पावसाळ्यात जर काही करून प्यायचं असेल तर हे तुम्ही करून पिऊ शकताय. त्याचबरोबर आता बोलायला गेलं तर बघा हे सगळं तुम्ही पित असताना तुम्हाला वाटत आता कि पाऊस आहे मला म्हणजे याच्यासोबत काहीतरी खायचं आहे तर तुम्ही काय करू करू शकताय कि भजी वगैरे करू शकताय. तर झटपटीत भज्जी वगैरे तुम्ही करू शकताय ह्यासाठी काय साध साहित्य आपलं घ्यायचं सगळं जस की घरात असतंच की आपल्या
हम्म.
घरात म्हणजे घरच्या, घरच्या पद्धतीत सांगेन मी तुम्हाला कारण झटकन पटीत पण होते ते आणि मग तुम्ही करून पण खाऊ शकता आणि आता आपल्या कस् त्रीच्या ज्या उरलेल्या असते बघा की आपण चपाती वगैरे उरलेले असतात तर त्या उरल्यावर आपण काय करतोय की टाकतोय त्या टाकण्यापेक्षा आपण काय करायचं? की ज आपली चपाती आहे का नाही त्या घ्यायच्या जस की चार पाच चार-पाच राहिलेल्याच असतात आपण लास्ट च्या मग त्याच पीस करायचंत चौकणी आकारमध्ये आणि जे साईडचा ते कठीण भाग आहे तो टाकून दिला तरी चालेल आणि मग त्यानंतर काय करायचं? कि त्याला जे घरात मसाले असतात लाल तिखट किंवा मसाला जे आहेत ते लावून त्याला तुम्ही म्हणजे म्हणजे तेलात असं थोडावेळ पण एक दहा पंधरा मिनिटं ते त्यात मुरू द्यायच मसाले सगळे त्या चपातीला लावून मग त्यानंतर तर ते लावल्यानंतर काय होते याच्यात ते पूर्ण ज्यावेेळेस उतरते कनाही दहा मिनटा नंतर तुम्ही मग ते एक कढई घ्यायची मोठी त्या कढईत काय करायचं की ती जे म्हणजे जे तुम्ही हे केले ते ते एक एक पिसेस तळून घ्यायचं आणि मग तुम्ही हे पण खाऊ शकताय आणि ह्याच काय फायदा आहे की आपला जे आता आपण अन्न जे जे आपला अन्न वाया जाणार हुतं ते अन्न पण नासाडी पण होत नाही आणि ते आपल्या शरीरासाठी पण चांगला असते की नाही तर ते त्यातल्या त्यातल्या त्यात ते फ्लेम वर ते आपण भाजून वगैरे घ्यायचं म्हणजे तर तुम्ही ते खायला तर खूप छान लागंल आणि कसं पावसाळ्यात जे तुम्हाला बाहेरहून आणायचं होतं ते तुम्ही कमी प्रमाणात आणि कमी जे घरच्या घरच्या म्हणजे घरच्याच साहित्यात ते होणारं आहे तर असं मला वाटते की तुम्ही ते करून खावावं
होय हो
चहा तरी चहाचे फायदे पण सांगितले मी तुम्हाला तर तुम्हाला म्हणजे आणखीन एकदा म्हणजे मी सांगेन तुम्हाला सांगि लिती म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की म्हणजे कशा विशेष सांगितली की.
होय होय
तर काय की म्हणजे मी आपल्याला गवती चहा सांगितला काळा चहा सांग तला हिरवा सांगितला त्याचबरोबर, पांढरा, सांगितला मसाले चहा, सांगितला आले चहा, सांगितला गुळाचा चहा सांगितला. तर हेच हचं फायदे भरपूर आहेत त्यामुळं तुम्हाला हे माहि ती असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही तुमच्या म्हणजे घरात आ मला म्हणाय गेलं तर तुम्ही आल्याचा चहा आणि गवती चहा रोज च्या म्हणजे तुमच्या जिवनात घ्या म्हणजे त्याचं खोकला वगैरे थांबली घ सा वैगेरे दुखणे पूर्ण पणे कमी येईल तर खरंच एवढं तुम्ही वेळ ऐकून घेतलं भारी वाटलं मला आणि मला असं वाटते की तुम्ही आता. पावसाळा आहे त्यामुळे तुम्ही ते करून पण बघाल त्याबद्दल थँंक यू मग.